हां, ते तू म्हणालेस की नही, ढोल ताशांचं त्याच कॉस्ट्युम तुला घ्यायला पाहिजे, म्हणजे काय सलवार कुर्ती असते ब त्यांची.
घ्यायचं अ
होय, भारी वाटतय, फट फेटा-बिटा बांधून जाते, आधी.
हो.
लई भारी. खरं ताकत लंय पाहिजे कि बाई, तुल-तुला हाय तेवढे, वच-उचलाय, ते ढोल बघितल्यास?
हंअ.
कधी?
म्हणजे असं उचलून काय बघायल, खरं तेवढा ताकद हाय, उचलू शकते.
बअ, म्हणजे ते बांधावं लागतंय ना कमरेला, आता माझ्या कॉलेज मधल्या ना, मुली दोन एकटीला मणक्यात गा-गॅप ये, तरी पण ती अशी बांधून कि नई ढोल ताशा वाजवायला जात्या, तिथं मन क्या जवळच बरोबर बांधायला लागते ना ते, कमरेला? तरी पण ती बांधायला जात्या, म्हणजे बघ. बांधायला म्हणालो, वाजवायला जात्या, एवढी आवड ये तिला. मुंबईची य ती, कोल्हापूरात
पहिल्यापासून मला आवड य, पहिल्यापासून.
हम्म मुंबईची आहे ती कोल्हापुरात जात्या वाजवायला गणपती तेन आल्यावर
हा
बघ आमच्या वर्गातल्या मुली असलं सगळं करत मेडिकल स्टुडंट वाटते का जरा सांग
दोघी जण जात्यात बाई काय मेडिकल स्टू स्टुडंट आहे म्हणून काय करायचं नाही असं काही नाही
होय
हाय सोड आवड असत्या आता मला नाही आवड वेगवेगळ्या आवड असत्या सगळ्यांना
होय
तेच की आरुष कधी उठून आला गं ह्यो?
उठलाय होय
उठून आलाय बाई एकदमच
मी पण आत्ताच बघितलं मम्मी बरोबर आली मोठी होऊन नाहीतर मला आणि घ्यायला लागला अस
हम्म
आत्ता उठला बाई होय दंगा तेवढा करू नको
नाही तर ते सगळा आवाज त्याचाच येतोय ग प्रॉब्लेम येतोय
हम्म
तेच पाणी किती दिवसानीं येतय तिकडं
पाणी चार-पाच दिवसानं
हा हा आमच्या इथं येतय बाई तसंच येतय इथं पाणी
गेल्यावर मग आमच्याकडे येतंय
इथं पण तसच येतय खरं चार-पाच दिवसानच येतय
हम्म
हम्म पेरूचं पान खाल्लो सकाळी सेम स्वाद पेरू सारखाच होता
का?
खायच म्हणली मा आज्जी खा म्हणली खाल्लो काय करणार? होय आज्जी चहा सोडल्यात नाही तंबाखू खायचं सोडल्या ते खायाला मिळते म्हणून म्हणजे बघ चांगली सवय लावून घेतली ना मग
होय
बेस्ट ऑप्शन आहे
चांगलंय
तंबाखू खाणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे
होय
म्हणजे एकाला समजल. तस आता जी खाणार आहेत त्यांना सगळ्यांना समजाल अस नाही ग.
होय
त्यांनी काय म्हणणार, हे खायच ते खायच. तेच खातो की म्हणणार.
हम्म
पैसे गेले चालते पुडीला दहा रुपये.
होय
पण खाणार
खाणार
तेच फुप्फुसात, लिव्हरला काय काय होते काय जाणीव नसते या लोकासनी.
चिमे तुला कुठ कुठ फिरायची आवड आहे? म्हणजे आपला भारत देश पूर्ण फिरायचाय. म्हणजे अस काय तर स्पॉट असेल की तुला भारतात अस काय आवडणार एखाद. काय आवडतय सगळ्यात जास्त. कुठला देश आवडतोय. भारत आवडतोय. अमेरिका
भारत आवडतय की आमच. भारतच आवडतय. फिरायला आवडते.
हा हा दुसर का देश माहत नाही?
अ
दुसरी सिटी काय माहित नाही काय म्हटल तुला भारतात? मग त्या ठिकाणी जाऊ वाटत नाही?
होय, नेणार कोण खर. हॅलो
नुस्त तू अस स्वप्न तर रंगू शकतेस की नाही.
हम्म हा बोल की
तेच म्हणाले, स्वप्न तर रंगू शकतेस की नाही. स्वप्नच नाही बघितलीस तर ते कधी होणार? नवरा घेऊन जाईल कि मग तुझा. नाहीतर तुझ तुझ कमाई चालू कर. आणि तुझ तुझ जाग ग. अस करायच.
ह
होय अस करायच.
हम्म
मग अजुन स्वित्झरलँड परत आपल काय म्हणतात केरळ
केरळ हम्म
परत कन्याकुमारी म्हण
हम्म
अजून खूप काय काय देश आहेत. मला अमेरिकेला पण जायचय. लंडनला जायचय. जर्मनीला पण जायचय. कारण, आमच होमिओपॅथीची ब्रँच आहे की नाही, ती सगळी तिथ आहे. जर्मनला तेन आहे. इथ इंडियात पण चालतय. मने इंडियातली लोकं जरा ना, त्याबद्दल जागृत नाही आहेत. नुसता यांना कसं पाहिजे आता, आत्ताच्या आत्ता बरं वाटायला पाहिजे मला असं आहे गं त्यामुळे ते एलोपॅथी खात खायला बघ होमिओपॅथी पण खूप अवघड आहे करणं. का अवघड आहे, की काय सांगू तुला? मेडिसिन चूज करणच अवघड आहे त्यात हम्म. आता बघ तुला कसं, आता मला सर्दी खोकला आहे हा. आणि तुला पण सर्दी खोकला आहे. आपलं सचिन पाटील वगैरे असले म्हणजे सचिन पाटीलचा शिक्षण पण माझ्यासार खं झालंय सोड पण एलोपॅथी ज्या त्यांनी गोळाया देतात की नाही त्या गोळ्या वेगळ्या आणि आमच्या होमिओपॅथी म्हणून वेगळ्या असत्यात. हा म आता सर्दी खोकल्याला एकच औषध सगळ्यांना देत्यात क नाय पॅरासिटामॉल समज ते पॅरासिटामॉल ताप पाल्यावर देतात तुला पण तेच देणार मला पण तेच देणार खरं होमिओपैथ थी नाही तसं नाही आहे आमचा आता मला ताप आलाय मला वेगळं देणार तुला ताप प आलाय तुला वेगळं देणार का कारण ताप हा पूर्ण तुझ्या बॉडीला आलाय आतून आलाय तो वर वरचा नाहीय म तुमच्या आत तली बॉडीतलं तुमचा स्वभाव कसा आहे तुम्हाला खायला प्यायला काय आवडते हे सगळं विचारतात खुळ्यागत होमिओपॅथी म ते वि चारून-विचारून की नाही बोरिंग होते माणूस त्यामुळे जरा होमिओपॅथीकडे जायला कल लोकांचा कमी आहे.
हम्म.
हम्म. बाकी काय त्याला नाही हे सगळं विचारून द्यावं लागतं ना म्हणजे आता माइंड माझं कसं आहे आता मी खुश असताना कशे असतोय आणि राग आल्यावर मला राग माझा जाण्यासाठी मी काय काय करतोय पण तू वेगळा तू वेगळ्या करत असणार आहेस ना राग जायला मी वेगळं करत असणार आहे. ज्याचं त्याचं कॅरेक्टर असते ना वेगवेगळं.
हम्म.
हम्म तसा आहे तेव. त्याच्यानुसार वेगवेगळ्या रेमे म्हणजे वेग वेगवेगळी औषधं आहे आमच्या पुस्तकात आहेत बाई एवढी.
हम्म हम्म.
तापावरच्याच गोळ्या केेवड्या वागचक काय असतात.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
हे लक्षात ठेवून अवघड होते लय अवघड होते राहत नाय. लक्षात राहतच नाही.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
तेच की कोणाला वात, पित्त, कफ असं दोष असत्यात अंगात म वात ती मुळे आंग वाढते पोटाचा प्रॉब्लेम असत्यात कप असते त्याने कप चा त्रास होतोय.
होय.
सारखं असं वात, पित्त, कप असं तीन दोष आहेत. ते आयुर्वेदा तर काय सांगू तुला त्याच्यामध्ये तर कि नाही मराठी श्लोक मराठी असते सगळं आणि श्लोक तर काय आहे आबा बापा. सगळे संस्कृतमध्ये. आणि मी म्हटलं संस्कृत माझा तर विषय नव्हता आमच्या शाळेत. शाळेत काही संस्कृत विषय नव्हता नुसता पूर्ण हिंदी होतं.
हम्म.
होय हिंदीच तेवढं माहिती आहे ग मला संस्कृत माहितच नाही. आम्ही लहान असताना शिकलोय सोड संस्कृत म्हणजे कधी अगदीच बालवाडी डी ते चौथी पर्यंत शिकलोय एवढ क्षात नाही येत फक्त ते प्रार्थना शिकवायला आमच्या ते मॅडम येत होत्या संस्कृत
हा.
मग ते प्रार्थना आता कुठल्या लक्षात राहतात सगळ्या एवढ्या तीस, पस्तीस. पाठांतर करून घेत होत्या परत त्याची तोंडी परीक्षा असायची तेवढं पाठ करून जायचो पण आम्ही. खरं ते आत्ता लक्षात नाहीये. जेव्हा लागते कि नाही तेव्हाच लक्षात राहते. तेच की.
पहिलंच कसं आता काय पण विचारलीस का नाही काय पण राहत नाही.
नाही कायच लक्षात राहत नाही.
हम्म.
असं होते. आणि काय म्हणतीस मग.
काय नाही बघ.
आणि हे काय बर तुझं मेहंदीचं तेन काय झालं मग?
मेहंदीच मेहंदी नाही लावत.
नाही लावणार काय?
नाही.
हम हम ते काय आता क्लासला जायचं म्हणल्या पैसे घालायला लागत्यात स्व ता स्वतः करायचं असल तर फायदा आहे ग तुझा. होय आणि त्यांनी कमी पैसा मिळवत नाही. आता योगासन मी जात होतो की नाही त डेकन वर त्यांनी शंभर रुपये मध्ये घेत होतीत वर्ग. एवढे एक्सपिरियन्स होता हा त्यांना त्या शिक्षकांना. शिकवणाऱ्या सरांना तर लै एक्स पिरियन्स ये तरी पण तेनी शंभर रूपयमधे शिकवत होते बाकीच्यांना येत नसून नुसता एक चार प्रकार येत असले आणि बाकीच सगळं चुकीच जरी शिकवत असली तरी सुद्धा त्यांनी हजार बाराशे रुपये फी घेतात बाहेर योगासनला. मग किती पैसे किती फायदा होतोय सांग बरं जरा मला
बघ की.
असं असते मग तसच होत ते पण. आणि ते ब्युटी पार्लरला पण आवडत होतं ना तुला?
होय ते करायचंय ते करायचंय ते पण. ते आता मेहंदीच हे करून होय ते मेहंदीच हे करून ते करायचं.
होय करू शकतोस, चालतय की. ढोल, ताशाचं तुला सांगतो गे मी आज. अश्विनी काय म्हणत बघतो, आणि तुझा आणि तिझ लिंक लावून देतो मी. म्हणजे तू तिच्या सोबत जाऊ शकत्यास.
होय, अनेक वेळेला आबा काय म्हलेलीत, मोठा आबा. पप्पा तुमचे, हा. काय म्हणले, एकटं जाऊन चालत नाही. ते कसं सोबत कोणत असायला पाहिजे. मी म्हण-म्हणली ग.
होय, म्हणूनच मी तुला सोबत तुला द्यायला लागलोय मला पण ते माहिती ते सोड, सोबत कोणत लागतय.
होय.
हम्म, चालतय घे चिन्हे, मी दहा मिनटं झाले हा
हा-हा मी करत होता, करू का मी.
नाही आता नको, मला भूक लागल्या, नंतर करूया की.
चालतय-चालतय.
हा-हा